हॅलो
हम्म
हॅलो
बोल कि
अय
हॅलो
ह
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हो
हॅलो हा बोल की रे हॅलो यालाय की हा बोल की
किती कॉल झाल म्हटलं कालपासन
ते पहिला टास्क होता तोच कमप्लीट करालतो. काल फक्त पल्लवीला फोन केलतो
कॉलचा अजून झाल नाही?
नाही झालं मी केलोच नाही कोणाला आणि काय सांगु आता होत सौरभच्या फोन वरण एक केलं फक्त काय झालं?
सोळा बांद. केला म्हणून
कोण?
राममनोज सिंग
वा भाई, आत्ता मी पाचवा कॉल केलोय तूला माहिती नाय तुला ते सांगतील न सांगायलोय तसं. तू खराब झालायस, आता काय सांगायचं तूला.
आवाज येना तुझा व्यवस्थित.
आं
आवाज इना म्हटलं लय बारीक यालाय.
त्यांच्याकड लगीच नाय न व्यवस्तीत आवाज येत
काय सर
आये जरा आवाज विडिओ आहे ती एक टाकू का?
कशावर आवाज येतोय.
हया अँपवर हू करावा आप का कवा हॅलो, हा बोल की
बोल तूच बोल.
काय बोलू?
पाच कॉल झाल्यानंतर तीस कॉलचा टास्क आहे पाच कॉलचा ते टास्क झाला की नई म तीस जणांना
तीसगना गुणा ना कररू अररे डब्ब्ल केल तरी चालतं. नाही का फोनला
नाइ वाटतं बहुते
मी काल त सुट्टी आलतो. येणारी
काय आता
असल काय पण सांगतात दुसरं काय तरी सांग तुम्ही पण हेच असलं बोलायचं वगैरे दुसरं कायतरी सांगतील कनाय असं बोलायचं वगैरे, दोन, दोन मिनिट ठेवलं तरी चालतंय ना कॉल?
नाइ, दहा मिनिट.
ए नाइ, दोन मिनिट.
दहा मिनिटय
पल्लवी बरबर फक्त दोन मिनटंच बोलेले.
दी
काल मी पल्लवी सोबत फक्त दोन मिनिटं बोललेलो रे तरी पण झालत कि माझं.
का कामाला येईल तर म्हटलं दहा मिनिट त्यो फो फोन लावलाय
काय बोलत बस, काय बोलायला तो?
केला म दहा मिनटान.
आ हॅलो, हॅलो हॅलो, हॅलो